बोल ना, काय भावा. अर्धा काय करतोय? हम्म काय करतोय? काय करतोय म्हटलं. काय करतोय बोलो. हा आवाज येतोय, हा येतोय येतोय.
हा मला आत्ताय मला आत्ताय यायला लागलंय तुझा आवाज.
हा हा हा.
कुठ आहेस?
मग काय, हाय इकडे. का घरी आलोय इकडे घरी आलोय घरी आलोय
झाले झाले की नाहीत घरत ती का म मी आहे हॉस्टेलाच आहे.
दारातली काढ. हॉस्टेलच आहेस रे हाय घरातली कामं काय अजून नाय घरातली म्हणजे शेती तीची कामं अजून कंप्लीट नाही झाल्यात सगळी.
म अजून हिथे सुरू आहेत शेतीची कामं घरातली कामं अजून काय आहे घरातले कामं काय अजून आहेत रे अजून दहा माल्या लावायच्या त्या कधी कंप्लीट होतील तेव्हा लावून. त्याला टाइम जाणार तरी अजून तीन चार दिवस जातील. ते अ तो वर तुम्ही तिकडं थांबा आता डायरेक्ट हा. नाय माणसं कोण नाही करत आम्ही घरगु नाही नाही नाही घरगुतीच आम्ही लावतो. होय हम्म. असं आहे, मग ते बघूया मग ते डायरेक्ट. मंडेलाच येईन म तिकडे कॉलेज ला असं करणार आहे.
चालते तसं पण आता लेक्चर कोण घेत नाय काय नाय असंच बसावं लागते.
लेक्चर नाय होत?
नाही आज झाले होते फक्त दोन झाले होते पहिले नंतर ऑफच.
हा हा हा हा.
पण असंच दुपारी पण दुपारी तर होतच नाय काय. सगळे जगतायत निवांत बसतायत आं.
हम्म. हां.
हम्म.
ते माझ्या कानावर एक बातमी आली होती की फिरायला जाणार आहेत काय पोरं सगळी काय.
हो यारे ते, म म प्ल बाईकपण सगळ्यांच्याकडे
हा हा हा. आपल्याला काय चार, चार जर बाईक जरी असल्या ना तरी. तरी जमतील चार बाईक जरी मिळाल्या ना, तरी चालतेत आपल्याला.
होय जरा, हा चालतय रे पण अगोदर किती पोर आहे आपण ते, बघितलं पाहिजे ना जवळजवळ. तर पंधरावरभर तर असणार हायत पोरं आरामात.
हा पंधरा असली ना, तर आता चार गाड्या असल्या ना तर एका बाईकवर, तिघंजणं ना. तीन तीन त्रिक नऊ, चार त्रिक बारा बाराजण जातायत. होय ते पण हायच, बघू काय काय स काय काय सगळेच नाय येणार रे, हा त्यांच प्लनिंग हाय काय माहितीए. होय बोलले ते, सुयशला कॉल केला होता ना. सुयेश बोलला की, प्लॅनिंग सुरू आहे कुठे जायचं. ते बोले की मग ते बोला, कि दुध पापेश्वरला जायचंय दुध. बापेश्वरला जायचंय तिथून, मग अ.. सवतकडा करायचा. सवतकडा करून म, अं माचवीला तिकडे अ अं.. आपला मंथन आणि राहतो ना, लांजेला त्या साईड ला. तिकडे तो बोलला की तो, तो बोलला की माचळी ला तिकडे पण जाऊ. तिकडं पण चांगलं आहे. हम्म तिथनं मग असं बोललं, हम्म. आणि मग कशीळा जाऊ.
हा पण आता वातावरण पाऊस कमी आलाय ना ह्या वातावर पूर्ण जाऊन आलेलं बरं होईल, असं मला तर वाटतंय.
होय, जरा पाऊस कमी आलाय ना यात. त्या नदीला तर जास्तं, भिजाय पण नाय होणार आपल्याला असं होईल.
भिजायचं सोड. पण तिथं गेल्यानंतर ना धबधब्याला भिजाय धबधब्याला कोणता तरी गेलो ना आप पण सवतकड्याला. तर तिथे आपल्याला भिजायला सगळं वेटिंग
होय हा तेच आणि जर पाऊस जर असला ना कसं, तर जातानाच आप होय आणि कसं जाताना. पण भिजायला होतं, जास्त मग पावसात लगेच. जर पाऊस नसला ना की कसं व्यवस्थित निव्वळ पाणी असतं, मग खडूळ गडूळ नाही पाणी येत. धबधब्याला वगैरे असलं ना, गडूळ पाणी येतं मग जास्त पाऊस पडला की. हां.. मग खाली उतरायला पण देत नायत. ते तिथे सेक्युरिटी म्हणजे पोलिस आणि असतात तिथे. ते खाल खालती जायला नाही देत असय. हम्म.
मग आता शनिवार रविवार आपल्यासाठी फ्रीच आहे, तो बघितला जर आपण हं हॅलो,
शनिवार, रविवार बघुया ना मग. असं बोलतोय, हा शनिवार रविवार बघूया.
हा मग शनिवार, रविवार आता हे दोन दिवसच आपण गेलो तर. कारण की आता एक्झामला गेली ना
हा नंतर जाता येणार नाही ते पण हायच. हम्म ते पण हायच, नंतर एक्झाम लागली ना. कि नंतरला कुठे जाता येणार आहे आणि पाऊस कधी वाढेल काय सांगू शकत नाही ना.
हां तेच तर इकडच्या लोकानचं, ज्या ना पाणी नाही ना, त्यांना रोप लावायच अवघड झालंय बघ आता. ज्या ठिकाणी पाणी नसतंय तिथं.
मग हां मग, तेच ना.
तुम्हाला आहे का पाणी?
असा आहे. आम्हाला तिकडे पाणी हाय तसं, पण आम्ही ओढ्याच म्हणजे नद व्हाळ आहे ना आमच्या इथे त्याचा पाणी घेऊन आम्ही लावतो शेती हा असं काय नाहीतर मग हे आता जर पाऊस गेला ना हा. असं आहे म्हणजे कसं आता जर पाऊस समजा जर गेला ना, तर सर्व सुकत. होय मोटार बसावावी लागते.
आता पण बसवता ती मोटर?
हा पाऊस नसला ना कि मोटर बसवायची आणि पाणी वरती घ्यायचं.
हा ते आपलं परत सगळं घड तेच होतंय रे पाऊस नसला की.
हा तेच काय वाट नाही लगेच मळ्या पण लगेच लावून होतात पाच हजार.
हा तेच की पटपट पटपट सगळं होऊन जातात.
पटपट होऊन जातं होय. तेच
काय वैभववाडीला वैभववाडील राहायला जाणार हैसा तुम्ही?
होय तो पण म्हणजे काय इकडचं काय हॉस्टेलची काय फीज वगैरे काय वाढवतात काय काय बोलले, काय विषय काहीतरी चालू होता.
हा तेच अरे मॅनेजर म्हणतोय की, मी मी ज्या हॉस्टेलला राहतो ना
काय?
हॅलो हॅलो. मी ज्या हॉस्टेल ला राहतो ना त्या होस्टेलला म्हणत्यात की वीस हजार करणार. आणि जे तुम्ही राहताय ना या हॉस्टेलला, याचे पंचवीस करणार असे बोलतायत.
हा हा हा. किती पंचवीस करणार?
हा.
पंचवीस की हा हा, मग कोण राहिल रे इथे पंचवीस केल्यानंतर? आता वीस आहेत ते द्यायला एवढं हे होतं, तर कोण पंचवीस करलाने मग तर वाडीतच जाय लागणार मग, वैभववाडीलाच जायला लागणार.
होय आज कोण कोण गेले होते ना रूम बघायला?
काय माहिती कोण गेले होते? टायमिंग काय माहिती मी इकडे घरी आलोय त्याच्यामुळे काय मला एवढी माहिती नाही. तुला माहिती असेल, तू हॉस्टेललाच आहेस ना.
होय अरे गेले होते कोण-कोण प्रदीप दीपक वगैरे यांनी घेतली रूम मंथन वगैरे आणि मग ते गेले. रुम साफ करायला.
हा ना मग, मग आपल्यासून बघावी लागणार आहे. कुठे तरी बघायला लागणार आहे. आपल्यासाठी रूम बघायला लागणार आहे कुठतरी.
हम्म मला काय मी हॉस्टेल सोडील असंल, मला काय वाट नाही मी होस्टेल सोडेल म्हणून.
होस्टेलला जाणार तू?
ह म्हणजे अजून ते माझ्या जे गावाकडचे पोर आहेत ना सगळी.
हा हा.
मग ते काय बोलले जाऊया बोलले तर जाईल नाही तर मग इथेच थांबल. बघू कसं होतंय. तुम्ही कोण कोण जाणार आहेत मग त्या रूमला.
आता बघू, सुयश आणि ईशा आणि आम्ही सर्व एकत्र आहेत ना ते. त्यांना पण विचारेन कसं काय ते हम् मला काही माहिती नाही रे. फी वर फीज वगैरे, काय वाढवला नाही होस्टेलची ती मला काय माहिती नाही आता तू बोलतोयस म्हणून मला काय माहिती.
आल के जा रे असं पूर्ण. अवघड झालंय पूर्ण आता कसं राहायचं, काय राहायचं, कुठं राहायचं काय कळना. त्यात मेस पण चेंज, मेस पण चेंज करणार म्हणत्यात ते.
मेसच काय करणार आहे आता आणि चेंज.
तो आहे ना मेस चालव मालक आहे ना तो
हा.
तो मेस बंद करणार आहे आणि मग संदीप पाटलांनी जर घेतली ह संदीप पाटलांनी जर घेतली ना चालवायला मेस तर मग. हा. फी पण वाढणार आपली मेस ची आणि जेवढे पैसे आहेत, तेवढे वेळेवर भरावे लागणार सगळे.
अरे मग वाटच लागते दरवेळी.
हा तेच की इथं आपल्याला कसं आहे एक एक एक दोन महिन्या थांबवतात बाबा फी एक दोन महिन्यानंतर भरलीच तर चालल. पण आता संदीप पाटील जर घेतल्या ना तर मग सगळी रेग्युलर भरायला पाहिजे शिल्
हा. तेच मी पण आता बघतो घरी सांगून कसं काय कारण घरात घरातल्याच्या कानावरती घालतो. हे असं असं- फीज वगैरे वाढवलं आणि हॉस्टेलची. मेस पण कोण चेंज करणार आहे काय. बघतो घरातल्यांना विचारून कसं काय हम्म होय.
तर मग लागलच तुम्ही आत्तापासूनच रूम बघायला स्टार्ट करा.
होय तेच करायचं कारण का आता. म्हणजे जर भरपूर दिवस झाले ना जास्त दिवस. तर मग अस रूम पण बुकिंग होतील काय काय चांगल्या चांगल्या रूम.
हा बुकिंग च राहु दे रे. पण नंतर आपल्याला रूम भेटेल नाही भेटेल काय सांगता येत नाही.
हा. हा. म्हणजे कसं. बुकिंग म्हणजे कसं मी बोललो की चांगले चांगल्या रूम आहेत ना, ते आता काय काय पोरं घेतील लवकर अगोदरच. मग आपल्याला भेटताना नंतर नंतरला त्या काय. अशे खराब म्हणजे असं म्हणजे खराब अशा नाहीत पण जरा वेगळाच रूम भेटणार जरा लांब कुठेतरी.
हा लांब कुठेतरीच भेटणार. जवळ नाही भेट
अ होय ते पण आहेच. म्हणूनच बघतो घरातल्याच्या कानावर घालतो आणि लगेचच काहीतरी रूम बघायला लागणार आहे आता नंतर काय. डोक्याला टेन्शन येईल फुकटच एवढं माहिती असून पण मग बोलतेत की. हम्म.
तू का बदलल नाहीस वगैरे वगैरे असं बोलत राहतील.
हम्म. हा. जेवलास का मग तू?
होय, जेवूनच बसलो होतो बाहेर वर्षाचा कॉल आला, बाकी काय चाललंय मग.
आताच दहा, दहा पंधरा, मिनिटं झाली जेवलो. आणि म बोललो जरा आरशेला कॉल करून बघूया काय यांचा विषय आहे कुठे फिरायला जाताय काय म्हणून बोललो कॉल करून बघूया.
हा. ह, ह, ते सारे म्हणतायत तुला करतो मी नंतर कॉल. नंतर मग बोलूया आपण.
हम्म तेच हा बोलूया मग बाकीचे घरातले बरे आहेत ना सगळे?
हो हो आहेत तुझ्या कशे आहेत?
हा सगळे बरे आहे घरातले. चालेल म हा मग ठेवू?
हा चालेल ठेव.
हा चालेल ठेवतो हा हा. हा देन ओके.